अहो तो अपडेट ला पडलं.
हा हा आत होय हां-हां मग तेअ अप मघाशी आलंत अपडेट्स. सगळ्यांनाच वाटतं.
आलत का? तुमचं पण झालंय का? हा-हा म माझा पण अपडेट झाला आता.
हम्म हां हा
दाय हूल ते वाटत जो
होय पाच वेगवेगळ्या लोकांना कॉल कराय सांगितल उठलाय त्यो
हम-हम्म
त्यांनी पाच वेगवेगळ्या व्यक्तींना कॉल कराय सांगितलंय.
हा
अ मग पाचा पाचा पंचवीस कॉल झाले.
होय
हा आणि तेनी तीस कॉल सांगितलेत की होय
पाय व्हय पाच वेगवेगळ्या व्यक्तींना क आणि पाच वेगवेगळ्या व्यक्तींना म्हणजे आणि कुणाल कराय
नाही तसं नाही म्हणत मी आता आता पाचवा कॉल तुमचा चालू आहे पाचव्या व्यक्तीला
लक्षात आल का?
झालं व्हय.
हा तेच की मग आणि आणिक.... सहा होतय हॅलो
हॅलो हॅलो हा बोला क्या
हा बोला की?
अ व्हय पंचवीस होता.
आणि एका व्यक्तीला कॉल केले की, सहा होते नाय पाच नाय आणि पाच कॉल की तीस होतय म तेच की तीच कॉल तर करायच आहेत आणि पाचच लोकांना करायचाय असं सांगितलंय तिन जर बघा आता हे क केस झाल्यावरच सबमिट झाल्यावर आणि येतय का कॉल करायचं का कमप्लीट होतय. नाई अजून माझ वीस झालं.
वीस झाले का तुमचं?
हा
वीस कशे झाले हो पंचवीस झाले असतील तुम च
नाही नाही
मग माझ्या जेव तर... मी दहावेळा केलतो.
दहा वेळा माझ्या भावाला एकदा आणि हा एकदा असच ते वीस झाल्यात एक हेच की भावाचाच नंबर आहे हो हा ह्याच भावाला केलता. मी हा तुमच्या दिदीला एक करतो आणि एक मग बघतो...
हम्म हम्म आणि कोणतरी बघाय पायजे ओ.
गाणी म्हणायलाय नाही ओ हा आ कटाळ येतुय बघा तेच ऐकून ऐकून. लय बोलतोय त्यो उठला कि त्याच चालू
काय करायचं. उनान असं बाहीर बघितलंल डोळ चमकाय लागल्यात. आमच्या इतन डोंगर दिसतोय नाई खिडकीतन बाहेर. ते डोंगराकड बघितल्यावर डोळ्या चमकायला लागल्यात झाड सगळी हीर असं सगळं स्पष्ट दिसायला लागलय. हम स्पष्ट दिसाय लागलय ते. पाक त्या पुढच्या डोंगरावरच्या दगडापर्यंत
हम्म हम्म तुम्ही गेलता का नाय गणपतीपुळ्याला तेन?
नाही मी गणपतीपुळ्याला गेली
हा तिथन जवळच हायं ना?
जवळ तरी दीडशे किलोमीट तरी पण..... माझ्या नवऱ्याला आता उचलून न्याल्यात पाहिजे मला हु-हु-हु माझा नवरा मला कुठच नेत नाई. त्यांना सवळ त्या कामातन नाय
ते घरचा धंदा असला की तसंच असतं.
तसच होतंय आहो आणि त्यांच्या मग एखाद्या ठिकाण जायचं म्हटल्यावं त्यांच्या पाया पडाय लागत मला रिक्वेस्ट कराय लागतिया त्यांना. मग मी त्यांना कुठ चलाच म्हणीत नाय. आता अ माझी लई इच्छा बऱेच दिवसापासन मी त्यांना रायगडला ला जायाची इच्छा होती. बरेच दिवसांनी तर ते पण त्यांनी म्हणत्यात की लगी न्हाय जायच.
का?
आता न्हेतो मणत्यात.
ह ह तर आत्ता नाय जाईत नाय ह ह
तर काय लगेच मग मी म्हणणार मी म्हणतोय मग मी उद्या मरणाराय मग आज न्ह्या मला हु हु तर त्यांनी मणत्यात गबस काय बी बडबडू नगोस तू मरत नाइस मला मारल्याशिवाय मी तुला मरुस्तोर नेत नाही एकदा
हम हम
असं करत्यात न्हाय त्यांना सुट्टीच भेटत नाई ओ
हा
मग अस तो कुठल्या तर देवाला तरी माप फिरलोय सोडा आदमापूर ला सारखी असतोय येळवण असं कारणो णे ते मम्मीकडे जाते आणि मम्मी जाते फिरायला. मम्मीकडं गेलो आणि मग फिरतेय मग. मग मम्मी मला कुट बी टेन्शन नाय.
तिकडन व्हय?
हम् तिकडन हिकडनं नाही कुठं जायचं घडत आओ. अवघड हुतंय
म ते कुठाय?
काय म्हणतायेत?
मोठी आई कुठ हायं?
बोलतय कसलं भारी बघा ते लहान मुलांच आवाज भारी वाटत्यात नाय?
मग मम्मा दादा कुठ आहे दादा? दादा झोपलाय. कुठ? तू बोलू नको आई आहे बघा आत बर जा झोपल्या खाटवर बरोबर जा आई आहे का जा. आई झोपल्याका बघूया थांम. त्या बाजूला
तुम्हाला दिवस कस गेलाईस.
होय आता लवकर उठलाय बघा तरी आज. आज लवकर उठलाय तो तीन चार वाजून,
हा
हम्
तरी सुद्धा असं त्यासंग बोलत करत दिवस कुठ जातय समजत नसल. हम्म
मग दिवाळी काय नाही बगा.
पत्र तापत नाही उणाची तुमची? त्या
अ तापतोय की फॅन चालू हाय की.
हा हा
आणि इकडं दार उघडल ना किचनचं हितंन झाड आहेत वारतेन येतय.
ते पत्र्यावर एक मारायच पाण्याच पंप एक आल्यात बघा गार वाटत
होय काय? ह ह ह ह ते पाईप जोडून तेन असं पाईपलाईन करायला लागत असल ओ
हम् ते शॉवर गतीनं कणी ते म्हणजे हिनि जोडत्यात नई आता एकेका पत्र्यावर
हा-हा, हा-हा सिमेंटच्या पत्र्यावर काय. ह हा हा हा
हे इथ आ जनावरला आमच्या करायच म्हणते इथं असं ते जनावरांना पण उष्णतेने हे होतय नी त्रास होतय फॅन लावल ते फॅनला गरम ऊन येतंय.
होय आता हेच पण गरम याय लागलंय मगाशी जरा बघा ऊन पडायच्या आधी गार हो आता आता गरम यायलागलाय. हा आता चार नंतर आता गार येतय आणि हम्म-हम्म होय जाय इना काय ते
काय बोलतोय ओ ते हंहं
सगळं बोलतीय खायाला तेवढं दमवती बघा, सकाळी मस्त अर्धी चपाती खाल्ल्या.
हाँ
तेवढं
मग ते तेच्यावर काय नाही.
काय नाही लई दमवतो- - होय ना ओ बघ जा कि
आस कॉल पाहिजेत, हे मी एक कॉल दहा दहा मिनिट च केल्यात त्यांनी, एकाच माणसाला तीस सेकंद बोला मुन सांगितल अस
होयं चालु असतंय कि
एकाच माणसाला पाच वेळा कॉल करायला चा - - ई मंग तीस च आरधा तास, बोललो असतो ना. एखाद माणसाला फोन करून झडती झाली नसती. हंहं हे काय वेगळंच केलंत. तेणे
एकच महिने.
हे खरं हे एकाच माणसाला पाच वेळा करा लागतंय नि मग ते अस चालतयं नव्हं ए- - त्याच माणसाला पाच वेळा करून मगच दुसऱ्याच घ्यायला असंच आहे न
हाँ तसचं स
हम नाहीतर आम्ही केलेल एक व्हायचं न व्हायचं - - तर दुसरंच हं
ते अनेकदा विचाराया पाहिजे तिला कसं हाय म्हणुन
करायच काय तस होतं कुणास ठाऊक, पाच व्यक्तींना कॉल वेगवेगळं करायचं.
आ तसं तर काय नव्हतं नव्हं
नाय ओ तसं नसणाराय.
हं कसं झालं आता तीस, आसं बोललं काय न तसं बोललं काय एकच झालं.
एकच हाय हं विचाराय पाहिजे तिला विचारतो नंतर मैत्रीनिला मी
हूं खरं आता अप हं अ ते हे ला मागिंदच करतोय एकसारखं फोन करतच होतय की आपण पाच फोन एकसारखी करत होतं हु मिस्टरांना एकदमच पाच केलती अशी फोन आण मंग दुसऱ्यांदा केलती. हे नई का एखाद असं हे बी दाख दाख टाकत नाहीत बघायसाठी
हा तेच की हा तिने एखादा डेमो तेन पाटवलास तरी चाललं असतं हम्म जरा पाणी दे जरा
तुम्हाला ते तुमची मैत्रीण कोण आहे तिला एकदा पाच वेळा करा की म्हणजे तुमचे तीस होतील. दीदीला पाच वेळा करा आणि ती मैत्रीण कोण आहे पाच वेळा तिला
होय होय तसच म्हणतेय आता दिदीला तेवढं दिदी का हा
दी दी तिला संध्याकाळी करतसा काय उद्या दुपारी करतसा निवांत
उद्या नाही वो होणार उद्या शाळेत काम आहे माझं. हो शाळेत काम आहे केल तर आजच करायला पाहिजे
अ सकाळी सातच्या दरम्यान तिला पाचला एकदा फोन करून विचारा काय म्हणते ती आणि मग सातच्या दरम्यान करा की
हा हा